हॅलो, काय करायालायस?
काय नाय बघ गेम खेळत बसलोय ब.
गेम कुठली?
नेहमी वाली आपली.
हा हा हा.
मित्र मित्र खेळतोय ब आम्ही.
काय मी कधी नाही ब खेळत फोन वर, काय विषय तो? काय, कशाबद्दल आहे गेम.
गन ची गेम आहे मरे, काय माहितीय काय?
हा.
हे हे असतय त्यात पहिल्यांदा काय असतय आपलं पन्नास प्लेअर असत्यात ऑलाइन.
हां.
त्या ऑनलाईन पन्नास प्लेयरांबरोबर, गणा हे असतय काय असतय अस एक आयलड असतय.
हां.
तु खेळलेला नाईस ना याच्या आधी कधी, तुला एवढं काय आता सांगुण उपयोग नाही. सोप्या भाषेत सांगतो, एक आयलड असतय.
हा
त्या आयलड वरगणी अशा रिकामा घर. गावं असं टाईप केलेलं असेल. आणि त्यात असं गणा टाकलेले असतात सगळ्या. त्या उतरायच्या्या त्या लूट करायचं आणि प्लेअरांनी एकमेकाला मार यच आणि जे जिकल पन्नास मध्ये त विनर. यात कस असते तुम्ही एकटं घेऊ शकताय. सोलो तुम्ही दघ खेळू शकता ड्यू आणि तुम्ही चौक खेळू शकता. तेसकॉड. असं असत म एक त असल तर तुला पन्नास मध्ये यायचं पन्नास. म्हणजे तुला विनर व्यायला लागतय दोघ असलास तर मग पंचवीसच्या टीमन. पंचवीस टीमा असत्यात.
हा.
म ते तू विनर व्यायचस आणि. तवर स्कॉटच असलास तर काहीतरी किती टीमा असत्यात बाबा पण त्या सगळ्या ह्याच्यात तुझा स्कॉट जिंकला पाहिजे. म त्यात काय असतय तुझी शिपी असत्या दोनशे.
हा.
त्यानंतर. तुला आणि काय असतय गण अस देत्यात एक हातात ग्लुवाड म्हणून एक विषय हाय. जे की तू लावलास की तुला डॅमेज पडत नाही पण ते तू फोडू शकतोयस
हा हा.
असा विषय हाय आणि त्यानंतर. आपली बॅग तनी तुला बेसिकली पबजी वळलीस पबजी.
हा म्हणजे युट्युब ला व्हिडिओ बघितला आहे सोड.
हा ते पबजी हा पबजी टाईप असते बघ ते.
मग एच पी काय हा हा एच पी काय असते त्यात.
एच पी रे म्हणजे तुझा कॅरेक्टर त्या दोनशेच्या वर हाय जर तुझी ती सगळी सपली दोनशेच्या दोनशे गोळ्या खाऊन तर मग. तू मेलास. मग त्यात तू काय करायचंस? अ मिडीकिट मारायचस सारख
हा.
तू त्या हेन वाचवू शकतेस समज तुझी शंभर झाली. तर परत मेडिकिट दोन मारलास तर ती परत दोनशे होत्यात असं करत एकदाच. जिकतयस मग तू
आस हाय व्हय.
हम मग यात तुझं कॅरेक्टर असतय तू कॅरेक्टरला कपडे घालू शकतोस तुला पाहिजे तशी.
कपडे पण घ्यायच त्याच्यात.
कपडे म्हणजे ते गेम मध्ये येतील ती कपडे.
हा आणि आपल्याला पाहिजे असलीत तर पाहिजे तशी.
पाहिजे तशी म्हणजे जी गेममध्ये आहेत तीच जी की आल्यात तुझ्याकडं हायत. तू स्वतः असं कुठल डिझाईन करू शकत नाहीस.
हा हा म्हणजे गेममधन मिळतील तेवढीच.
हा असा विषय असतोय.
आणि ते मी ऐकलंय की ते म्हणजे काय म पास कसला मारत्यात कि ते कपडे बिपडे मिळायसाठी. किंवा गन ला कलर येतोय.
ते टॉपऑफ मारण्याचं टॉपऑफ म्हणालयास व्हय ते मला पण एवढं काय माहित नाही. पण टॉपऑफ असतय रे तेन काय होतय. अशी तुझी कपडे जरा चांगली म्हण. नाय तुझी गण असत्या आता तुझी गन डॅमेज देत्या तीस एक गोळीचा. ती मारल्यानंतर चाळीस आस काय तरी तो विषय हाय. आणि तुझ समज एक रिलोड व्हायला तुझी गण. दोन सेकंड लावत्या ती दीड सेकंदड रिलोड होत्या
आस हाय व्हय.
हा
आणि मग कुठली कुठली गण असत्या तेजात
आपल्या तर सगळ्या अशा काही नात्यात पण बेसिकली रायफल स्नायपर क्लोज रेंज मिड रेंज
हा हा हा
म्हणजे शॉर्टगन मध्ये असत्या आयसीएम जी मध्ये असत्या.
म्हणजे ह जीच नाव रिअल गनची नाव दिलीत मग
तू पबजी म्हणजे जी गण असतात समज आता रिअल गाण्यासारखंच रे एडब्ल्यू ए ग्रोजा एम पी फोर्टी अस यू एम पी यू जी प्रत्येक गणच डॅमेज देण्याच पद्धती व रायफल ते तुला माहती आहे ना कसं कसं डॅमेज देतात त्या
हा मग स सगळ्यात जास्त कुठली गण देते डॅमेज
ते आता ते हच्यावर डिपेंड आहे स्नायपर असली तर ती लांबला डॅमेज देत्या रायफल पण लांबला देत्या क्लोज ला असली तर क्लोजनुसार ती प्र अरे ती कंडिशन वर डिपेंड आहे कशा वापरतेसते समज जर तू आता मिड रेंजवाली लाँग रेंजला वापरलीस तर ती डॅमेज देणार हाय नाय देणार आसा विषय हाय
आणि मग ते प्लेयर म्हणजे आपण म्हजेे आसे अ वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागातले असत्यात. का आपण स्वतः मित्रासनि घेऊन खेळू शकतोय.
अ मित्रांमित्रांच्यात पण मॅच करू शकतोयस. अश ना नाहीतर मग ते कुठ नां पण येतात मग खेळणारी अशी काय तू इथला तू या सिटीचा आहे या सिटीचा इतिहासच नसते बाहेरचे पण येत हा फक्त कंट्री आपलीचते
असं आहे
गयद्र त विषय एवढा मला डिटेल मध्ये माहत नाही फक्त आता समज कंट्री आपल्या असते आहेच
हा हा मग काय ते गेम कुठून डाउनलोड करायची
आहे की आपली प्ले स्टोर ला
प्ले स्टोर वर न का त्याला का मग हे द्याय लागत नाहीत ना का पैसे ते
हा फ्री म
फ्रीम देवय
काय नीट किती मारतेस
माझं दोन जी बी
म परत ते सुड
देवसाल दोन जीबे
हम्म हम्पर त विशष ना
हा नाहीतर मग हे कराय तरी मित्राचा फायजी फोन आहे
हा
त्याला नेट आहे की अनलिमिटेड ते ज त्याचा आहे हॉटस्पॉट घेऊन मारतो मग
हम् हम् बरोबर ठीक आहे चालते मार मार काहीश नाही मग आणि आज काय काय झालं सकाळपासन कॉलेजमध्ये
अग सकाळी निघालतो
हम
त पण गाडीचा झाला प्रॉब्लेम
काय
काय म्हणजे ग गेअरच पडे ना गाडीचे
हा हा
असता विशी झाला मग मित्राला फोन केला
हा
तो पण येणार होता मग गाडी कशी तरी नेली त्याच्या घरापर्यंत
हा
तिथे गाडी लावली तिची गाडी घेतली मग आम्ही दोघं आलो पेट्रोल पंपावर थांबलो दोनशेच पेट्रोल टाकलं
हा
तिथन आलो मग गेलो सोडं लेक्चर ला गेलो
बर
म पहिलं काय हे के नाही सोडणे क्लासमध्ये का ब पहिलं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल घेतलं पहिल्यांदा
बर
लॅबमध्ये बसव आली तर
हम
त्यानंतर ते प तुम्ही बसताल पेसीला हे होतं कुठलावज व्या साईडचं आहे का नाही
हा
त्याला हेवीेत नव्हतं काय पायथन न करण विना
बरं
त्या काय काय फायली कोुणी घेऊन ठेवलेल्या पायचार मग ते सगळ्या हिच्या म्हणजे लायब्ररी पण इन्स्टॉल केलते अ रे हिच्या पायथनच्या मग परत ते रिपेर केलं तरी पण रिपेर होईना मग डिलीट केलं सगळं पाहिथेन
हा
परत घेतलं
हां
आणि मग हे केलं अ वर्ज म्हणजे चेक करून बघितलं चालू होते का मग झालं चालू
हा हा
मग परत कोड एडिटर ओपन केलं त्यात कोड लिहिला आणि चेक केले तर मग भेत मग त्यानंतर मॅडमाने बोलवलं पहिल्या लॅबमध्ये
का पहिलेला का
लेक्चर साठी
हा हा म्हणजे हे जाऊ शिकल
हा त्या प्रोजे प्रोजेक्टर वर रे
हा हा
प्रोजेक्ट बरोबर शिकवे
बर
त्यानंतर काय मॅडमन सांगलेलं कुणी जायज नाही आहे लेक्चर मधन
हा
सर्व हजरी तेन लिहून घेतलेली सगळ्यांची.
हा!
मला बघितलेल सोड माझ्याकडें बघूनच म्हनलीया. कुणी जायचं नाही आण मग काय मम्मी आणि मी तर आलो खाली.
तरी पण आलंस?
हो मग कशाला थांबू मग गेलो जरा आणि मित्र आला म आम्ही तिघं गेलो बाहेर
बरं!
ब्रेक झाल परत आलो आज स्टडी रूमला बसलेलो.
हां!
स्टडी रूमला बसल्यावर मग काय मी होतं गंजे त्याबरोबर आलतो गाडीवन.
हां!
ते त्यांच्या डिपार्टमेंटमधल्या कोणाचा तरी बड्डे होता. ती गेलेत कॅपे मध्ये मग ती आलती ती आणि तिची मैत्रिण पण गेली बड्डे करायला. खाली माझी मी बसलो स्टडीरूमला कोडतीग करत बस लेलो जरा पायथनच.
किती पसणं होता स्टडी रूमला?
मी कितीला बरं सांगू पाहुणे दहा कदाचित!
पाहुणे दहा पासन होतस होय?
होय! त्यानंतर मग आलीत सोड ती मित्र आलं लगेच माझं.
हा!
ती आलीत ती लई लेटणं आलीत दिडच्या फूडं आलीत ती. मग आलो घरला.
हा हा.
तू का एवढ्या लेटण आलस?
मी काय आता काय सांगू सकाळ उठाय वेळ झालं रे!
असं झाल होय!
आता सकाळ, जास्त म्हणून तुम्ही लॅबमध्ये असता असा ना त्यामुळे आता काय
आत्ता विषय काय झालाय
हा!
आता जास्त फोकस पहिल्या ह्याला करायल्यात रे. पहिल्या बॅचला नवीन आलेल्या
हा हा!
त्यामुळं आपल्या बॅचला सारखं प्रॅक्टिकललाच नेत्यात असा विषय
हम्म हम्म हम्म बरं बर! ते काय हजरी घ्यायला चालू केलीया ना त्यांनी आता?
होय घेत्यात की ती नवीन मॅडम आहे ती फक्त घेतिया बाकी कोण एवढं घेत नाही.
हम्म ठीक आहे माझी मार्क
हा चालते की.
हम्म चालते ठिउ का?
हा हा ठेव ठेव!
हा!